त्यावेळी भेटले काय? हां बोला, आता मी स्टोर मध्ये, माझ्या बॅकग्राउंड ला आवाजच येणार आता गर्दी वाढणार. बोला बोलनां आता काय तेज्यात एवढं तुला कॉल होण्याशी मतलब आहे ना.
हां बर मग काय आहे, ते तुला सांगितलं ना मी त्या जे-
हां.
ती अंध वि- आहे एक मला जी कार्यावर हो हो ठीक तुम्ही आता जॉब वर आहात का? तुम्ही स्टोअर मध्ये काम करताय? हा ठीक आहे मग तुम्ही काम करत करत बोला.
आलं आलं टाकून. दरवाजा निट अनाउन्समेंट आत्ताची मंगल दिप त्याचे नाव पण काय बाई बोला.
ती तुम्हाला त्या अंध व्यक्तीबद्दल मी सांगितलं ना तर तिला मी सुचवल खूप काही कि ती काय काय करू शकते. पण असं आहे कि ती शिक्षणाकडून थोडीशी कमी पडते म्हणजे तिचं शिक्षण तितकं नाहीय.
बर डॉक्टर ओळख होता जा
आलं पाहिजेल ना. ते तिला लिहत वाचता येत नाही म्हणजे तिला फक्त कॉम्प्युटर नॉलेज आहे. जे की ती कॉपी पेस्ट फक्त करू शकते. हा कोणती गोष्ट कॉपी पेस्ट ती असं करू शकते म्हणजे त्याच निगडीत तिला काही काम पाहिजेल आहेत. ती नोकरीच्या शोधात आहे. आहे. जिथे ती फक्त कॉपी पेस्ट करू शकेल किंवा काय असं कॉम कम्प्युटर निगडित काम करू शकेल हा पण. ते ती कस बघणार ना ती कितपत प्रयत्न ती करते. तुमच्या जर नजरेत असं काय असल. असेल तर.
माझ्या नजरेत असेल तर मी स्वतःलाच बघेन.
आहात डोळेच माणस आहात त्यामुळे तुम्ही खूप मोठी कामे बघाल ना छोटी मोठी कामे तुम्ही. सांगूशको.
हम्म हम् बघेन काय सापडलं तर सांगतेय
हम्म
आणि काय मग झाली का तयारी. झाली का तयारी.
कशाची
जाण्यायची.
अ नाही झाली अजून आम्ही. रात्री निघू. त्यामुळे आहे अजून तर आज मी असच कार्यासाठी कार्यावरून घेतलेले आहे. एका नंबर वर कॉल केला होता. तर तो नंबरची बाई अशी म्हणाली. किं माझं तर कार्याचं ऍप नाही आहे मग. तुम्हाला नंबर कुठून भेटला काय भेटला कसा काय तुम्ही मला कॉल केला. खूप काही बोलल्यानंतर. शेवटला ती बाई म्हणाली की मी तुमची कंप्लेंट करणार आहे. मी तिला सांगितलं की ठीकआहे तू कमप्लेंट कर. तर असं. सगळं होत काम करताणा. अस खूप नंबर आहेत की ज्याच. अकाउंटच नाही आहे.
हम्म हम्म
हा आता काय
ते नंबर घेतीस कुठनं खर तू.
म्हणे मी तिला म्हणल सुद्धा जर तुम अकाउंट नसेल तर तुम्ही नाही म्हणून सोडून द्या ना तर ती मला म्हणते का मी का सोडू. सोडू बर तुमची मी कंप्लेंट आता करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तर तिला मी म्हणल कर म्हणून.
हा
तर तुमच्या स्टोरमध्ये आज खूप गर्दी आहे का हम् ह
लोकांना काम एफ एस सेल चालू आहे ना फॉरमॅट स्टोन च त्यामुळे गर्दी होते जून मध्ये आणि जुलाई मध्ये दोन्ही टाइमला गर्दी होते
पावसाळ्या साठी लोक खूप बाजार करतात का
हा आता शाळेला परत जाणार तर मग नॉनकोअर मध्ये जरा जास्त गरज होते मग नॉनकोर मध्ये त्यात तर मग खायचं पीएच घेऊन जातात त्यामुळे जरा गर्दी वाढते कोण आहे राणी विजलन्सला विजलन्सला कोण आहे
हॅलो चालेल मॅडम ठीक हाय तुम्ही कामात आसल तर ठेऊ शकताय.
हॅलो बोलं.
चालू ठेव ऍप तू परत एक कॉल करते तुम्हाला.